हा बोला हो येतो येतो येतो तर म्हणजे मुलाच तुमच्या वयाच्या म्हणजे असं मला जाणवलं की तुमच्या मुलाच्या वयाच्या मनाने तो जास्त मॅच्युअर्ड आहे
हो खूपच लवकरच मॅच्युर झाला ते आम्हाला ऍक्च्युली असं वाटतं कारण की माझ्या नंतर मुलगा आहे तो एक वर्षाचा आहे त्याच्यामध्ये आणि यामध्ये खूप डिफरन्स आहे म्हणजे तो अजून मम्मा फक्त मम्मा बोलतो हा सगळे शब्द मम्मा डॅडा डॅडू बाबा आजी काका आजीला आजू बोलतो आई बोलतो सगळ बतो इव्हन आपण जर अस काही बोलल ना कोणाला पैसे द्यायचे किंवा काय तो पै बोलतो किंवा आम्ही आता कधी मी आणि माझे हसबंड बाहेर कुठे गेले किंवा आम्हीट वगैर टाकलं मी तिथे पंपर सांगितलं ना की एवढ्याचा टाका तो तो आका सुद्धा सांगतो
बापरे एक्स्ट्रा टॅलेंट
येस म्हणजे आता रिसेंटली आहे की ठीक आहे टँक होती हाफ होती पण आम्ही इमर्जन्ीसाठी टाकून ठेवलं मग त्यांना सांगितलं की अकराशेच टाका हा तर त्यांना सांगितलं अकराशेचा टाका तर तो म्हणत दा दहा अकराशे
अरे बापरे हा
म्हणजे तो एवढं शिकतो कुठून तेही कळत नाही म्हणजे त्याला त्याचे बाबा ह शिकवत असतात त्याला देवाचा वेळ तर बाबांमुळेच आहे म्हणजे बाबा त्याची एक दीड तास देव पूजा करतच असते सगळे मंत्र त्यांच शिवलीला मृचाध्याय सगळं सगळ ते खूप धार्मिक आहेत खूप पूर्वीपासून म्हणजे त्यांचं ते पोथी वगैरे जे आहेत ना ते सुुद्धा म्हणजे इ ते स सतर ऐंशी वर्ष पूर्वीचे पोथी वगैरे त्यांच्याकडे सगळं रुद्राक्षाची माळ म्हणजे यायचे ना आता नाशिकला साधू वगैरे यायचे ना मग त्यांच्याकडे थांबले किंवा काय तर ते कसं वेळ्यात न काढून रुद्राक्ष माळा हाठी ी हे तुम्ही ठेवून घ्या भेट वस्तू म्हणून ते देऊन द्यायचे मग त्या माळी अजून पर्यंत सांभाळून ठेवलेलं आहे मग त्याला असं देवपूजा करताना माळ घालायचं किंवा देवपूजा करायचं ह्या सगळ्या गोष्टी जमतात
तुमचा आवाज बारीक येते थोडासादा हा आता येत म्हणजे तुमच्या मुलाला तुमच्या सासू सासऱ्यांनी चांगले हे ला केला
हो तेच
उपस्थित केला
ह्
छोट्या छोट्या गोष्टी असतात ह्या त्याच्यातूनच वाढवत असतात
हा तो आता शिकतोय सगळ्या गोष्टी मग तसं तो पुढे प्लाय करे त्याच्या लाईफ म इम्प्लिमेंट करेल की ह सगळ्या गोष्टी तो शिकतोय सगळं पुढे जाऊन त्या गोष्टी त्याच्या लक्षात राहतील
अच्छा तुम्ही त्याच्या आहाराकडे पण व्यवस्थित लक्ष वगैरे देत
हो त्याने इवन म्हणजे बाहेरच कधी त्याला जास्त फूड वगैरे मी लहानपणी दिलं नाही सरलेक्स वगैरे सुद्धा नाही सेरलेक् होम
नाही नाही हे सगळं जे आहे ना हे आर्टिफिशियल आहे
हम्म
ऍक्च्युली ते म्हणजे खरंच करायच नाही पाहिज द्यायलाच नाही पाहिजे मुलांना त्यांनी मुलांना बद्धकोष्ट बद्ध कोोष्टता होते सहा महिन्याच्या नंतर आहे ना स्मदीज वगैरे चालल फ्रूट्स चालतील एकदा पण हे सेरिलॅक्स वगैरे देणं ना हे म्हणजे योग्य नाही हे फक्त जाहिराती आणि स्टडर्ड दाखवण्यासाठी आहे या गोष्टी त्याच्यापेक्षा बेटर तुम्ही फळांचा रस द्या फळंचे मिक्स करून द्या ह ना
ते हा ते तर असतो म्हणजे त्याला जास्त करून तर चावायला जसं ज्यूस वगैरे तर नाही म्हणजे आता असं कलिंग त्याला खायला आवडतं म्हणजे तू ज्यूस फॉर्म मध्ये दिलं तर मग तू पित नाही
हा मोस्टली ब्रेस्ट फिटिंग साधारणत नऊ महिन्यापर्यंत म्हणजे डॉक्टर तर सहा महिने सामान रेकमेंड करतात
येस येस येस
को नऊ एक वर्षापर्यंत असतय नच म्हणा त्याच्यामुळे त्याला त्या त्याची काही गरज लागत नाहीये
हा नाही तो आता कसं सगळं खातो म्हणून काही नाही आता त्याच गाईचं दूध वगैरे चाल
हा हा नाही तरी पण एक नऊ नव्या महिन्या म्हणजे नऊ दहाव्या महिन्या म्हणजे ड्रेस शूटिंग बंदच ला पाहिजे
हा त्याच हा पूर्णपणे बंदच आहे आता असंही
नाही तेच बरोबर म्हणजे त्याच्यामागचे एक हा मेडिकल आणि थोडेसे में म्हणजे मेंटॅलिटीचे असते आजकाल आपल्या आता कसं झालं का सोशल मीडियाचा जमाना आहे इन्फ्लुएन्सर युट्युबर खर म्हणजे आपल्याला मिसगाईड करतात कोणी काय सांगत कोणी काय करतं ह्याच्यामुळे बऱ्याच ज्या माता आहेत म्हणजे आई आहेत ब्रे त्या त्यांच्या मनामध्ये फरेसे सले प्रश्न निर्माण होतात
पण आता तेच ना प्रश्न काही असले का मग का आहे बऱ्याच गोष्टी आता पूर्वीचे लोक स्या गोष्टी मा असतात का कारण असतात ज्या आजकालच्या जनरेशनला मा नाही तेवढ्या गोष्टी म्हणजे कसं आपण विचारलेलं विचारून केलेलं बरं
हवाच कमी येत आहे
हॅलो
हा हो येतो तर नाही पूर्वीचा आणि आताची तशी तुलना पण होत नाही बरं का
हो
तो काळ वेगळा होता हा काळ वेगळा आहे आणि तेव्हाचा संघो पण वेगळं होतं आ स पण वेग आहे तेव्हाच्या डिलव्ह वेगळ ार हे होते आता वेगळे आता तर दवाखान्याच्या डिललेव्ही होत नाही पहिले मला माझ्या म्हणजे मावशी माझ्या सगळ्यांची मोस्टली डलिव्हरी घरी व्हायच्या ठीक आहे आर्थिक सोबत आली अ म्हणजे त्याच्या मागचे खूप सारे कारण पण आहेत जेव्हा तुच्याकडे काय नसं ते विचार करत नाही जेव्हा तुमच्याकडे सगळं असताना तुम्ही त्याचा वापर करता
ते आहे म्हणजे जेवढ्या फॅसिलिटीज आहे तेवढ्या युज करायला म्हणजे हे झालेलं आहे आता
हा आणि बाळांचं पण तसच आहे ना आता समजा पहिले आता आता त्या मागे मी एक व्हिडिओ बघितला बघा त त्या डे केअर सेंटरचा त्या पंचवीस चावे घेतले त्या मुलांनी
हो मी बघितलं तो म्हणजे त्याच्या पॅरेंट्सची
तुमचा आवाज खूप बारीक येत आहे मला तु आपला हात हा आताच असं पकडा ना
हा हा येतोय ना आता हम्म
त्याच्यामध्ये पॅरेंट्ची चुकी आहे म्हणा पण त्यांना विचारा ऑप्शन नस ना त्यां तुमकडे सासू सासू आहे त्यां कुण नस सांभाळायला
हां पण ते डे केअर म ऍक्च्युली कसं आहे त्यांनी त्या टीचर नाही रूम लॉ करून बाहेर गेलेलं वाटतं ना मी बघितलेला तो व्हिडिओ, मग तेव्हाच झालेला होता. हा प्रकार
हां पण ते आता ते लहान बा बाळ आहे दीड दोन वर्ष त्यांना थोडं कुठे एवढं काही समजते
हे
पण हे आईचं म्हणजे किंवा त्यांचं काम असतं ना.
हा ते आहे आणि अजून एक व्हिडिओ होता, म्हणजे ते तिकडे डे. केअरचाच होत मे बी त्या आई होती का कोण होत म्हणजे त्यान ते सोशल मीडियावरच आलेलं की तिच्या आईने ला मारली होती वाटतें ना ते.
ते जे होत ना ति त्या मुलीची आई होती. त अंगणवाडी ती अंगणवाडी सेविका होती ती. पण काय असत ना सोशल मीडिया म्हूनगळंग आता मी तुम्हाला ते सांगत आहे. का त इन्फ्लुएन्सर जे असतात ना हे तुम्हाला कश त हे करतात न्यूज गाईड करतात. आईला असो बाळाला असो बाबाला असो सगळ्याच बाबतीमध्ये फूड ब्लॉकर असो. काही आहे अशी ती ती जी क्लिप होती ना ती जी क्लिप तिने लात मारायची ती ती ते त्या मुलीच्या आईनेच मारली होती ती रागामध्ये कारण ती जात नव्हती
ह्
आता हे जे आहे म्हणजे शंभर टक्के सत्यता आजकाल. मी कुठलंही काही आलं ना तर मी कधीच असं म्हणजे त्याची सत्यता पडताळल्याशिवाय फॉरवर्ड नाही करत. म्हणजे मला आता आपला हा विषय हा वेगळा विषय होऊ शकतो, अ आंधळेपणान. सोशल मीडिया वापरणं. पण लहान मुलांच्या बाबतीमध्ये आहे ना हे जे समजा आता व्हिडिओज येतात. काही पॉडकास्ट येतात. उठला की सुटला जो तो एकदम ज्ञान द्यायला सुटलेला आहे. आपल्याला
ह हल्ली पण पॉडकास्टच पण खूप ट्रेंड चालू आहे. म्हणजे काही झालं का सगळ्या पॉडकास्टमध्येध्येच असतात.
गरज नसताना त्याचं उगच काय म्हणजे आणि यामुळे ना तुमचं तुम्ही भ्रूमित होता. काही प्रकारे स्टुडिओ सायन्स आता स्टुडिओ सायनस आहे ना खूप वाढलं.
हो.
नको त्या गोष्टी सोबत म्हणजे मी एक तस म्हणजे माझा माझा वैयक्तिक असे विचार आहे की मी लॉजिक लावल्याशिवाय कोणतीच गोष्ट करत नाही.
हा.
ठीक आहे मला म्हणजे मी मानतच नाही, त्या गोष्टी
तर ज त्याचा प्रश्न येतो पण हे अशा, सोशल मीडियाच्या याच्यामध्ये लहान मुलांच संगोपन करणं खरंच खूप कठीण आहे आजच्या जमान्यामध्ये.
ॲक्च्युली त्या व्हिडिओमुळे पण एवढं मिसगाइड झालेलं, म्हणजे तो व्हिडिओ ती आ त्या त्या मुलाचीच आई आहे हे दोन दिवसानंतर आलेला वाटतं ना?
हा दोन दिवसानंतर आलेलं.
हा. म्हणजे तोपर्यंत तो एवढं स्प्रेड झाला सोशल मीडियावर. सगळ्यांना तेच वाटलं की म्हणजे डे केअर म टाकायला पाहिजे की नको? अंगणवाडी म टाकायचं का नको? असं म्हणजे तोच सीन झालेला सगळा म्हण आ ते क्लिअर केलेलं त्यांनी माफी मागितली तेव्हा कळलं की नाही त्याची त्या मुली चीच आई होती.
म्हणजे बघा म्हणजे आजकाल तुमच्या मुला सुद्धा तुम्ही बोलण म्हणजे ठीक आहे. त्याने मारलं रागात आम्हाला लहानपणी आमच्या आई वडलानी किती धोपटायची. तुमाला धोपटलं असल?
हो हो. आता झिरो टॉलरन्स झालेला आहे.
मला माझा मुलगा आहे सातवीत असताना नाही सॉरी चौथत असताना माझ्या मुलांनी मला धमकी दिली. मी त्याला आहे की नाही त्याला काहीतरी कार वगैरे पाहिजे ते खेण्या मी त्याला दिले म्ह मी तुमची पोस स्टेशनला तकार करन म्हणे
हरे बापरे!
हो माझ्या मुलानी माझ्या मुलाचा किस्सा सांगतो तुम्हाला हा के जी टू ला असताना यांनी माझा लहान भाऊ नेवी मधे आहे. तर त्याचा नेवल नाईफ हा घेऊन गेला होता आणि त्याच्या त्या मुलाला एका मुलगाने त्याला हे करायचं त्याला म्हणे मी तच्या पोटात घालीून म्हणे हा असा चाकू तुझी अस फिरवून तझ्या आतळी बाहेर काढन
अरे बापरे! एवढं बोलला?
हो. तर तो समोरचा मुलगा घाबरला आणि तो शाळेतच नव्हता येत. तो पंधरा दिवस शाळेत आलाने मग त्याच्या आई वडिलांनी त्याला विश्वासात घेतलं मग त्यानी सांगितलं कि माझ्या वर्ग तो आदित्य आहे. तो म्हणे की तुझ्या पोटामध्ये चाकू घलवून तुझ्या आाताडे बाहेर काढन त्याचे आई बाबा एकदम शाळेमध्ये भडणं करत आले. आणि जेव्हा मग त्या मॅडमन सगळा स्टाफ गोळा केला मग त्याने सांगितलं. कि हो म्हणार पण म्हणे तो कोणी गुंडा आहे कसा आहे? मला फार त्यांनी हे केल त्यांनी सांगितलं की नाही नाही त्याचे वडील शिक्षक आहेत. शिक्षक संघटनेचे नेते आहेत चांगले आहेत. अतिशय सॉफिस्टिकेटेड आहेत मग मी गेलो. मग मी माझ आजी ते तो म्हणे हो बोललो होतो म्हणे असा पण हा माझा मुलगा म्हणे मजकमध्ये बोललो होतो म्हणजे. त्या वयात त्याची माझ्या मुलाची मी म्हणून मला म्हणजे बाळाच्या बद्दल आहे कारण की माझा मुलगा गुन खूप एक्स्ट्रा टॅलेंट होता आणि आहे.
पण निव लहान वयात म्हणजे त्याला एवढं बर माहितय की चाकू टाकायाचा काळाचं म्हणजे किती किती हा.
त्याच कारण आहे. कारण की मला हॉरर मूवी् बघायची सवय म्हणजे मला ये ना मार धाड मला म्हणजे खूप आवड आहे मला, तो बघताना त्याभी. मी पिक्चर बघितलं तर रॉग टर्न.
अच्छा.
तर तो त्याचा इफेक्ट होता.
हा म्हणजे टी. व्हीचाही असा इफेक्ट होतोय मुलांवर.
हो असं आहे ते, खूप म्हणजे आजकाल बघावं लागतं. ठीक आहे आपलं, दहा मिनिट झाले ठीक आहे.
येस-येस हो ठीक आहे चालेल, बोलूया.
ठेवतो.